हो.
मला हितं पिक्चर बाग्यचा आहे.
त्यांना म्हटले भा. कोणती वीट.
डीशी लक्ष लागत.
साडे दहा वाजता रात्री काय घरी याचं कधी
साडेचा दुकान पतं मागड स
आमा स म त्यरात्र साडी झालं.
आपल्या बान म्हणा सगत.
एवढा उशर असत म्हटलं राव ते म्हटलं ते पिक्चर.
सर त्याचा शोध असेल मग त्या आचा शोत म सर असेल.
का नाही.
पण आता कारणक कुठे राहि एक कारणक एक पणतीी ठ रज होला आहे.
प्रराबाद.
कुठलं अर त भात खायच करायला. तिला का टाककीच आहे.
तिथं बी पस्तय फत संस्था आहे तिथ संस्था नाही आमच्या इथे बी संस्था आहे. विपत.
आम सही त काण आमचेतपला आहे ते संस्था.
मोटया बर गाही हिकडची कुं कय सगळी.
काय फुल फॉर्म काय नाही फुल फॉर्म काय.
नगो तेस नाही का तुला माहित आहे.
आमचा हित आहे बुक कठ.
काय?
बुक कर.
तो काय विषय?
हा र ती तशीच पोर बसतेतक ना हजव.
हम्म हा.
ते बोकड.
आो तती नाही त्यांात
नाही नाही तेव न आहे ना न नाही ना आराम. आ आमही खाली आमही खाली आलू र आमलाही खाली आलू
होई.
ते नन्या आहे ग ना नान्या.
हा.
नान्या माहित आहे का.
काळ होत तेस.
नाही दादा ते नाही ते पण आपले सग नाही नाही ते आप ला ते पण ला आहे. त्या तुम्हालालास् पस्तीस वर्षला असेल म. तेव्हा तीन चार मिंटचे फोर. आर ती अकॅडमीला होता आत्ता कृष्णेला अय
कृष्णेला
हम्म बायोटेकलाय
आत्ता लका तेव कुठतर गेल सेकंड इयर तुमचा पेक्षा एक वर्ष बारकाय त्यो.
होय.
वाटतो केवडा तो बागीतल ना पप्पा एवढा दिसतो त्याचा. होय तर पप्पा आले ते त्याचा पेक्षा बारक वाट
अस वाटतं पप्पांचा आधी जलमलाय त्यो. तुला भाव हाय आता
दीदी हाय तीन तीन दीदीय.
दीदी काय करती?
यमपीएससी चा अभ्यास
यपीएस
मोठी हा.
म्हणजे आपल्या पेक्षा किती मोठीय?
आपल्यापेक्षा सात सात वर्षांनी मोठी अस
भावा मी पण तेच देत होतो यूपीएससी.
मग?
म्हणजे देणारय आता डिसेंबरची.
हा.
आता डिसेंबरची देयची र.
मग आता आता झाली न्हव काल तुझी?
ती नेटची होती नेटची.
आणि सप्टेंबर मध्ये हाय का?
सेप्टेंबर मध्ये सेटची आहे.
ती कुठं असणार सातारलाच?
नाही हि सातारला होती ती कोल्हापूरला य.
कोल्हापुरलाय कुठं होती रं सातारला परवाची
सातार मध्ये आयटी पार्क हाय म्हायतीये ना?
नाय
आयटी रहिमतपूर रोड माहितेय रहिमपूर रोड
हा कोरेगावचा त्यो
हम्म नाय लेका कोरेगाव हा ब्रीज पासन जरा अलीकड. सातार साईडला गोडोली हाय ना गोडोली
हा.
तिथं हाय तिथं एक्झाम सेंटरच नाव ए त्या बिल्डिंगच् ऑनलाईन एक्झाम सेंटर मोठी त्येला असं बारकं पत्र्याच्या शेड गत हाय.
ते आता तू सांगितलं ती वर्ल्ड चॅम्पियनशिप हाय काय रं?
वर्ल्ड चॅम्पियनशिप नाय लेका, वर्ल्ड चॅम्पियनशिप नसल ही यूएफसी म्हणल. वर्ल्ड चम्पियनशिप मध्ये पण जोरात हाय की लेका त्यो रॉड टँक बिंक जोरात हायती.
हायला खुत्यापशी तोंडावर लाथ मार
आरं, तुला सांगू का? अ अ थांम तुला मेसज
ती.. मॅश.. मॅकडोनाल्ड वर... थांब... मला नाव
कुठली मॅचए?
मॅकडोनल्ड वर्सेस
तू नारोटो बघितलास का? नारोटो काय हा?
नाय लेका. मॅकडॉनल्ड वर्सेस लॉलर. एल ए डब्ल्यू एल टी आर मॅच बघ. दुसरी मॅच ए बघ. मॅकडोनल्ड वर्सेस लॉलर टू.
कधी झालेलीय?
काय मॅच ए लेका. लेका, लई आधी झाल्या ते. लई आधी झाल्या.
तशी या वर्षी का मागच्या वर्षी?
पण मागच्या वर्षी झाल्यात. भावा ह्या वर्षी तुला सांगू का? या जोशोवा व्यान वर्सेस टाटसुरो टायरा ए. आणि भावा, ची मॅच बघ. आय आय आय आय. काय मॅच झालत्या माहितेय का ते.
पण सगळ्यात जोरात हाय बरका हे. लॉलर आणि मॅकडॉनल्डची. सगळ्यात जोरात. एकाचा वट फुटला. एकाचं डोकं फु टल. वट म्हणजे असं तुकडा पडल्या गत झालं होतं त्याचं.
म्हणजी, कशी ह्याच्यात असती काय? डब्ल्यू डब्ल्यू ची रिंग असते त्यात.
नाय नाय. डब्ल्यू डब्ल्यूची चौकोनी रिंग असत्याया. ह्याचा पिंजर्यागत असतय. षटकोनी पिंजरा असतोय.
हां.
ते डब्ल्यू डब्ल्यू खोटं असतं रे. हे खरं असतय.
स्क्रिप्टेड असतय ना?
ऊहुं. डब्ल्यू डब्ल्यू एफ स्क्रिप्टेड असतंय. पण हे स्क्रिप्टेड नसतंय. आणि तशा उड्या बिड्या मारत नायी हे.
उचलून बीचलून आपटत नाही ती. म्हणजे आपटते ती. पण एवढ सोप नसतय पण मच्यला काय मॅच झाली बाबा. डॉलर आणि मॅकडॉलची.
मेल बिल तर त्या. मेल तर?
मेल तर मेल. मेल तर मेल.
मग हाये.
त्याचा इन्शुरन्स असतोय त्यांचा.
हा.
इन्शुरन्स असतोय कीर. इन्शुरन्स देतात. हुं. इन्शरनस देणार त्यास्नी. मी मीटवून देणार. पण मरत नाय. सहजा सहजी मरत नाय ती. सोडवल्याती भडणं लागीच म्हजी मीच सोडवल्याती लगीच. आत्ता झाली बग ती जस्टिन गेच्चीची आणि हेजी झाली. एलिया तर त्याजा डोळा फू टल्यागत झाला रिया ढोपरेचा ती मग सोडावली लगीच त्यांनी भांडण.
पण त्यो हे हाय का नाय सोनम वांगचुक हाय कनाय
हम्म.
हॅलो.
हा तेज काय?
तेजा थ्री इडियट र तेज्याव पिक्चर हाय का?
थ्री आईला म्हणत्याती बाबा पण काय नसल त्येज्यावर र.
तो म्हटला मुझे पेहली बार अभी अभी पता
जरा वायच असल. जरावायच असल पण पूर्ण नाय.
पूर्ण पिक्चर जर असतं तर लगा त्याला लय पैश भेटाय पाहिजे हुत.
छान.
आणि त्याला पैशे
उद्या वीस तारीख हाय क नाय? का आज आय? आज एकोणीसहाय उद्या वीस तारीख आय. म्हणजे पुढच्या आठवड्यात जत्रा हाय भ
तुमची होय?
हम् नंदी बैल बसतो सत्तावीस तार
नंदी बैल?
हम्म म्हणजे मातीच करतेत. मातीचा कर
आणि त्याला पाच दिवस बस
आणि?
आपण गणपतीच मंडळ कसं म अशी बारकीे पोर बिर अशी मंडळ असतेती क नाय गणपती कसा बसावतो तसा बसाव
आणि काय करत्यात विसर्जन?
हा परत पाचव्या दिवशी विसर्जन. आणि मंदिर हाय क नाय गावाचं
हम्म.
तिथं मेन असतो म्हणजे तिथं मोठा करतेत.
केवढा असतुय केवढा असतुय?
तीन चार फूट असल भव तीन चार. मातीचा कर
उभा असतुय का बसल्याला असतुय?
उभा असतोय उभा.
मग का पण त्याचं ग.
हई परत.
वेंदरासाठी का?
हम्म.
पाचव्या दिवशी तर अर काय कट करतो.
दुसरा क्रमांक.